ह
आवाज येतोय का?
हा येतोय तुम्हाला येतोय?
हॅलो हो येतो येतोय येतोय काय नाही काय करतय?
काय आराम चाललाय,
हॅलो!
आराम चाललाय
झाला कस स्वयपाक वगैरे झाला का?
नाही मम्मी बनवणार आहे आता गेलिये जरा बाहेर ती आली की बनवेल
ओके जॉब करता ना?
अ नाही मी जॉब नाही करत अ माझा स्वतःच बिझनेस आहे ना
हा का ओके ओके.
मी मेकअप आर्टिस्ट मेंडे आर्टिस्ट आहे ना
उम हा तुमचे ते आत आता पण स्लॅक असेल ना मेकअप निजल्यावरती करणा त काय करत्याल
आता सीझन जास्त नाही आता स्टॉप आहे आणि माझी पण तब्येत जरा व्यवस्थित नाही ना त्यामुळ मी नाहीच मग दोन तीन महिन झालं जरा ऑर्डर थांबवल्यात पण ज्वेलरीच्या वगैरे असेल
ज्वेलरी पण असते का?
हो बेबी शॉवर ज्वेलरी असते, हळदी ज्वेलरी, मग त्याच्या फक्त घेत ते घरातून करू शकिन अशा टाईपमध्ये.
हो का, त्याची-त्याची ट्रेनिंग घेतली होती का तुम्ही?
हो मी त्याचा क्लास केला दहा दिवसाचा.
ओके ओके. अं आमच्या इथे नाही ना सध्या, आम मी बघत होते पण काय मला भेटलाच नाही.
हा का? करणार अस, करणार असाल तर सांगा, मी ऑनलाईन शिकवीन तुम्हाला
हो टाका ना मग त्या ग्रुपवरती सत्कर्मला, त्या म्हणजे अ त्या मॅमला विचारून घ्यायचं, मॅम सांगतील तुम्हाला तसं
हान. म्हणजे त्याची फी भरपूर असते ओ, आपलं म्हणजे ते ग्रुप कसं आहे की एवढी फी आत त कोण देणला माघत नाही. अन ते ओरिजिनल तुम्हाला जर शिकवायचं म्हणलं ना तफ आणि मटरेल वगैरे मला मग आणून शिकवाय लागणार वगैरे. मग ते महाग असतं मटरेल सगळं, मग तुम्हाला शिकवायच म्हणलं तर तूमच्याकड पण ते मटरेल हवंय, एका एक सेट जर तुम्हाला बेबी शॉवर च बनवायचं असेल ना, तर अ हजार रुपयेच मटरेल लागतच.
किती लागतं मटरियल त्याला तरी?
हजार रुपयच मटरेल लागतं. आणि तुमच्या सेट वर जर अजून हेवी असेल ना सेट तर बाराशे पर्यंत जातं मटरेलच, हो. आवाज येतोय?
तरी पण जे असेल ते करू शकतेय ना
हो ते आहेच.
उम् तेच म्हणते आणि कसं की, काहीतरी पाहिजे ना ओ, काहीतरी नवीन शिकायला भेटतय आता कसं की मी त्या दिवशी, अ म्हणजे त्या एक ताई होत्या ना त्यांच्यासोबत बोलली, तर त्या काय बोल्या कीं त्या सोप वगैरे बनवता. त्यांना ना सोप विषय माहिती दिली, तर आपल्या हर्बल सोप, आणि हर्बल ऑइल, वगैरे कसं बनवतात काय त्यांनी सांगितलं. तर ते म्हणजे मी पण बनवते ना घरी, तर त्यांनी ना माझ्या होणाऱ्या चू का पण सांगितल्या आणि काय चेंजेस करायचे ते पण सांगितले तर थोडं बर वाटतं ना काहीतरी म्हणजे आपल्याला नॉलेज आहे तर ते आपण भेटतय, अजून एक्स्ट्राचं तर आपण करू शकतो असं.
हो ना आणि हे कसं होत
म्हणून म्हटलं की असं ऑनलाईन क्लासेस घेत असेल तर टाका, ज्याला
हो, ते आहे पण ते कसा विषय होतो की, अ काही म्हणजे
त असेल तर बघा, ज्याला गरज असेल ते घेईल, नसेल गरज तर नाही बोलल
मग घ्यायला येईल, का त माझी पण तब्येत वगैरे बरी नाही ना, मग मला जास्त वेळ बसायच वगैरे नाही मग क्लास घ्यायचं म्हटलं, तर एक अखा दिवस तरी गेलाच पाहिजे, दोन-तीन दिवस सलग एका दिवसात नाहीच होणार ना शिकून?
तेच ना मग तेच आणि तो क्लासचा म्हणजे काही असा हावर्स वगैरे असता का, किती तासात एवढं पूर्ण झालं पाहिजे किंवा काय? असं म्हणजे किती तासात शिकवता जनरली?
जर ओरिजनल जल ओरिजनल फ्लॉवरचे असेल ना? म्हणजे त्यात ओरिजनल पण असत तुम्हाला माहित असेल तर त्याची असेल तर तुमची दोन ते तीन तासात ते कंप्लीट झालं पाहिजे सेट
ओके आणि ते आपले हा हा ते ओरिजिनल असेल तर दोन ते तीन तासात व्हायला पाहिजे, मग त्याच्यानंतर ते सुकत नाही का हो? म्हणजे असं ड्राय होता ना?
हो उन्हाळ्यात तर भरपूर म्हणजे उन्हाळ्यात कसं हळदीच्या वगैरे ज्वेलरी जास्त ओरिजिनल असतात पण त्यावेळी विषय कसा होतो तो, की ऊन भरपूर असतना ते कोमेजून जातात फुलं वगैरे अन कोमजली कीं नाही मग त्याला हात पाहिजे असं फिनिशिंग येत नाही फिनिशिंग शिवाय त्याला अर्थच राहत नाही, म्हणजे ज्वेलरी उठून दिसतच नाही आपल्यावर. फिनिशिंग शिवाय ऑलरेडी फुलं सुक सुकलेले असतात, मग तुम्ही काय करायचे माहिती आहें, तुम्ही जर सोबतीला कोण असेल ना कटिंग वगैरे फुल करून द्यायला तर एकदम मस्त. मग तुम्हाला तुम्ही चिटकवत राहिला, आणि त्यांनी कटिंग वगैरे करून दिलं ना एकदम फास्टमध्ये होत. एक दीड तास तुमची ज्वेलरी होती बनवून अजिबात सुकत पण नाही आणि बनवला अस ना बॉक्स असतात, आपण प्लास्टिकचे जे बॉक्स घेतो ना, मेकअप साड्यां वगैरे आता पॅकिंग करून देतात बघा-श.
तसले बॉक्स भेट विकत तुम्ही जस बनवाल एक- एक फुल बनवाल तस त्या बॉक्स मध्ये ठेवायच.
ओके. आणि आपले आपण बनवतो ते म्हणजे अ आपले फुलं असतात बघा ना ते. मग काय बोलतो त्याला? आपले डुप्लिकेट् फुलं असतात बनवलेलं अस पेपर्स आर्टिफिशियल मध्ये-
हा
पण मग ते आर्टिफिशियल मध्ये आपण कसं की ज्वेलरी बनवतो ना असं
हा
अ..... समजा पेपरवररती बनवल ते, ते गळ्याला ना असे वरती तरंगतात.
हां
मग त्याला पण तितकाच वेळ लागतो का?
हो, त्याला पण म्हणजे फक्त की ओरिजनल फ्लॉवरची जी असते ना त्याला जास्त वेळ लागतो आणि ह्याला एवढा लागत नाही कारण की त्याला कटिंग वगैरे भरपूर असते मला कटिंग वगैरे नाही कराय लागत.
हां हा हां यांच्या ऑलरेडी फुलांची साईज वगैरे डिसाईड झालेली असते तसं त्याची फुलाची कळीची साईज वगैरे
हा चेंजेस होते. आणि ह्यात पण म्हणजे प्रकार असतात की मोगरा कळी टिश्यू कळी परत नुसतीथं घरं असते व्हाईट कलरमध्येध्ये परत कोणता कॅन्व्हस यूज करायचा कोणती सुई यूज करायची? असे लले प्रकार असतात. मग तुम्ही जर स्टार्टिंगला शिकायचं म्हटलं ना तर तुम्हाला दोन हजाराचं मटेरियल घ्यायला लागणार.
ह
मग लेडीज काय म्हणणार की हना तीन हजार फी द्या ऑलरेडी दोन हजार मटेरियल घ्या एवढं कोणी सांगितलंय आशा म्हणतात. आता बघितलं ना एक लेडीज क्लास घेते. अ घेणार ये आपल्या ग्रुपवर का घेतला काय माहित नाय. कायतरी दीडशे रुपये का तीनशे रुपये फी सांगितलेय.
हा हा
तरी लेडी ज म्हणजे पुढं माग विचार करत्यात की करू का नको करू का नको.
हा ते पण आहे नाय नाय त्या त्या मॅम च घेतात. त्या त्यांनी पहिले पण इथे आमच्या इथे पण हे ना फ्री क्लासेस ठेवलेले होते त्या मॅमच घेता. अफकोर्स घेणारये अरे एवढं पै फीस घेता म्हणजे काही फी नाहीये ती त्यां च्या मनानी का कस की त्या त्यांची मेहनत देतायत ते मेहनत करतायेत त्यांचे तोंड भांडवल करणारेय.
तुम्ही एक सेट बनवला कनाय आता समज मी म्हंटलं आपण आज बेबी शोवरचं चां सेट शिकवणार ये मी तुम्हाला
तर त्या बेबी शोवरच्या सेटमध्ये तुम्हाला दोन दिवस जाणारचं तो शिकायला त तुम्ही तो सेट बनवून ठेवल्यानंतर सातशे रुपये रेंट न सेट अक्का बाहेर विकत घेतात. आणि तुम्ही एकदा बनवाय शिकला तर तुम्ही अजून त त्याच्या दोन तीन डिझाईन बनवू शकताल. किंवा हळदीच सीट बनवू शकचाल का ते सेम तीच पद्धत असते प्रत्येक सेटची आणि आता सध्या त्याची रेंट ना सातशे रुपये रेंट चालू आहे आणि विकत जर गेला ना त दीड हजाराशिवाय विकत घेत नाहीत कोण.
म तेच मला बोलायचंय की समोरचा शिकवतो फी घेतो म्हणजे तो त्याची मेहनत देतोय ना त्याचा वेळ देतोय त्या ची मेहनत किंवा त्याचं ते तोंड भांडवलय त्याचं बोलण्याची
मेन आमची कला देतोय आम्ही तुम्हाला का तर जर आम्ही पुढच्याला शिकवलं ना तर आमच म्हणजे ते म्हणतात ना पोटाव पाय येतो का तर आमच्या ऑर्डर बाकीच्या परत तुम्हाला येणार ना पुढच्या तुम्ही मार्केट करणार तुमचं नाव होणार पुढं
मग तेच सांगते ना की आणि रोजगार पण मिळतो ना त्याच्याने
आणि तुम्हाला माहितय का घरात बसून लय भारी ह्यो रोजगार.
म तेच ना आता आमची नऊ सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेसहा ची ड्युट टी त्याच्यापेक्षा समजा समजा तेच मी जर म तीन चार ऑर्डर घेतल्या एका महिन्यामध्ये म्हणजे समजा चार पाच दिवसामध्ये चार ऑर्डर कंप्लीट करून दिल्या मी जे महिन्याच पेमेंट घेते तेच मला जर चार दिवसामध्ये भेटते ते आप
हमखास पडत तुम्हाला माहित ते आता मला पूर्ण बेड रेस्ट ये तर मी त नाय आता गेल्या महिन्यात एक ऑर्डर घेतली आणि आता अजून एक हाय. अं गेल्या महिन्यातली मी दिली साडेपाच हजारांन रेंटनं ज्वेलरी आणि आता जे देणारे ते सातशे रुपये मंग निगंलच ना मटेरियल मध्ये माझं पैस निघून आणिकं एक्स्ट्रा मला सातशे रुपये भेटलेच ना बसून आणि
म तेच ना की ग म्हणजे मेहनत केली तर मिळतय मला ते पणायचंय की आप पण असं हे नाय करू शकतये त्या गोष्टीला
हा ना आणि तो जर आपलं जर त्यात मार्केट वगैरे झालं ना मंग तर त्या गोष्टीत कोणी हात धरू शकत नाय का तर बाहेर
त्या काहीतरी कला असल्याशिवाय आपला कम्प्लीट करू शकत नाय म्हणजे अ एक ग मन. पुन्हा जोडला जोड पाहिजे काहीतरी आपल्याला एक्स्ट्रा इन्कम साठी काहीतरी लागतच आहे.
हो म आता मी परवा शेला ती शेला नसतो का. त्याचा मी फोटो टाकलेला ग्रुप व मॅडमनी बघित ल मॅडम म्हटलं तुमला्हडडीओ फोटो वगैरे पाठव. पण पाठवलं त्यांना पण त्याच मटेरियलच यायच आहे न अजून. जून अ मग बनवताना एक व्हिडिओ बनवायचा तो राहिलाय.
हा हा हा नाही काही नाही तो हेला टाकायचा. अरे याच्यावरती पण भेटून जात बनव म्हणजे असं. तुम्ही कसं कसं मेकिंग करता ना त्याचा व्हिडिओ आहे ना त्याला एडटंग वगैरे करून भेटता चार्ट जी बीटेला वर. बर हो.
चालतय मी करू का तुम्हाला आता कॉल टाइमिंग झालंय आपला.
हो.